हॅलो
हॅलो
हा तुमचा आवाजच येत नाही.
तुमचाच आवाज येईना झालाय मला मि निसत हलो हलोच करायलोय.
आम्ही पण किती वेळ हॅलो करालतो आणि कट पण आपणच झाला फोन.
कटच व्हायलाय आणि तुमचा आवाजच कायच एकूइना.
हा.
हम्म मी ह्याच्याबद्दल सांगलते हो ट्रिप बद्दल हा. हॅलो हा तेच मी वर्षात न कवी ना मरलेश्वरला गणपतीपूळ्याला जातोय.
होय काय?
हं तिकडं म्हणजे असं दिवाळी नंतर जाते ना? पाऊस तेन जरा कमी येतोय त्या टायमाला हम्म तुम्ही?
आम्ही नाही असं कुठं जात देवाला वगैरेच की.
हा हा हा. ज्योतिबाला तेन जातायसा? हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा मला आवाज येतोय तुमचा.
तुमचा आवाज ई ना झालाय पण मला.
हम्म मला यालाय की तुमचा.
हम्म ज्योतिबला जाताय काय म्हटलं?
होय ज्योतिबाला महालक्ष्मी
हा हा हा कुठय कोल्हापूर साइडला आहेसा का?
होय होय कोल्हापूर
हा माहेर कोणतं?
माहेर जवळच आहे माझं. मग माहेरच् कुलस्वामी कस चिकोडीकडे आहे तिकड जातोय.
हा हा हा.
हम्म तुमचा कुलस्वामी काय?
आमचा कुलदैवत इकडं हे उम मारोळचा मसोबा पण नाही का कोल्हापूरच्या पुढं?
हा हा हा हा.
तिकड हाय आणि कुलदेवी महालक्ष्मी आंबाबाई आपली. हम्म तुमची देवी कुठली कोल्हापूरची?
हा आमची आता तुळजाभवाने आताच आम्हाला कळाले.
हा हा हा हा हा.
हम्म अजून जायचं आम्ही गेले नाही तिकडं.
हा हा हा.
हम् म खि सासरचा वाकोबा अय.
हा हा
ह बाकी घन गुोल अस कारगोटी काढाय तो
हा हा
नाही
मुलगी काय म्हणाली मुलगा
होय ह् हम्
हम्म मग मुलगा बोटा शाळेला गेलाय
नाही आज रविवार मम्मीचं घर जवळच आहे म्हणज तिकड गेलाय तू काल शनवार रविवारी तिकडच असतोय
हा हा म्हणजे क्लासला क्लास दि नाही का लावला चला हम्म हम्म हम् हा हा हा ते बरं आहे घरी घराचा अभ्यास घ्यायचां उघडशी फी द्यायचं फी आणि जास्त हे करत नाही लोड होत त्यापेक्षा घरात जर आपण समजून घेतल क नाही मग काय वाटत नाही आमच्या प घर आमच्या मुलग्याच घेत तस होतं तचा पप्पा हम्म
तू लहान मुलगा पण तिकडच गेलाय मम्मीकडे काच हम्म रविवारच जातात दोघं पण तिकडच असतात
हम्म दिसतर काय कामला
मिस्टर आची नाईट शिकत आहे ह
तिकडे एम आयडी स तर आहेत काय व
मग एम आयडीीच आहेत आमचे मििस्टर
आ
एम आयडीसी तरच आहेत कागल एम आयडीसी ला आहे
हा हा हा हा तेच की कोल्हापूरच्या साईड ला मग तुम्ही इकडच्या साईडला आहे का निघवे ते
नाही नाही नाही कबनू रचल करंजी
तिकडं आहे काय
होय
हा हा हा हा मला वाटलं कोल्हापूरच्या साईड ला एक काय
हम
हम् हम् आणखी काय
आणि काय नाही बगा
हम् जेवण कितीिला करताय मग
एक ला जेवतोय
हा हा
हम्म आज कसं सासू सासरीे गावाला गेलं मग जेवण करून घेऊन गेले त्यामुळे जेवण बनवले हम्म
ह ह
कपडे धुवायचे
ह हम्म कपडे राहिल्या अस ह् कॉलज कम्प्लीट करतेची
होय
हम्म
ऊठ पण नाही आताच कपडे घायला लावणार सारख
हम्म हम्म होयच की कापडांचं वाळायच मुश्किल आहे
होय. वा
पाऊस काय नाही सोडा पाऊस म्हणजे जरा हा साधारण ऊन पडतय. पाऊस जा इकड नाहीये आमच्या इकडं
हा इकडं पण नाय आज
हा जरा आ खर आभाळ झालंय.
होय.
हम्म आभाळ झालंय जास्त
होय.
हम्म मग आणखी तिथं डॉलबेचं चालू झालय ओ
ह
डॉल्बी चालू झाल चालू झाल्यामुळ कणी आवाज येत असणार.
हूं
हॅलो
हा हॅलो
हम्म तुम्ही क क कधीच गेला नाय त्या ट्रीपला
ट्रिप ला एकदा असं जाते कधी तर
हा हा
पण असं वर्षालाच जातोय असं नाय पुण्याला भाऊ हाय पुण्याकडं तिकडे जातोय सुट्टीला हूं पुण्यात जातोय हा गणपतीपुळयाला एकदा जाऊन आले मी पण झाले सात आठ पाच सहा वर्ष झाले.
हा हा हा
हा
आम्ही काय जातोय सोडा इथं मैत्रिण तेन हाईत एकदा ट्रिप काढली की जायाचं म्हटलं हा जायाच
ह ह
हम्म हम्म कवा पाय तवा मनात येईल तसं असतय तिकडे जावूया म्हटलं हा चला जाऊया
हम्म
मेन म्हणजे ब बायकांनी हौस करायला पाहिजे हो काय घरातली काम तेच तेच तेच काय करायचं.
कसंय जॉईंट फॅमिली आहे आमच्या सासूबाई जरा हे असतात त्यामुळं मिळत नाय आम्हाला कुठ जायला.
हा हा हा म जाऊबाई हाये का म्हणजे एकत्र हाय का रोहिणी हाय काय रोहिणी एक हाय ना हा हा दुकानात असत्यात काय?
नाय नाय घरीचं
हा हा हा हूं हूं तेच म सूर्यवंशी म्हटलं म्हटलं आता ते हा हा हा मग तेजस्विनी सूर्यंवंशी कोण ओ
नाय नाय ती कोण नाहीये.
नय काय ह ह म त्यांना मी कॉल केलता पण त्यांनी काय उचलंच नाहीत. हॅलो
ती लहान मुलीला आंघोळ घालत होती. तुम्ही फोन केला तवा मी उ उचरायला गेलो तोपर्यंत तुमचा कट झाला फोन.
हा हा हा हा अस झालं व्हय म त्यांनी कधी फ्री होणार हाईत.
हा आता करतील के ते पण आता कॉलवररच आहे.
हा हा हा चालते. आणि काय हा चालत ठेवा हम्म चालतं.